हॅलो हा बोला की आवरलं
होय चालय की तुमचं
हाय आवरलंय लं
ह हा मुलं गेली नाही शाळेत
मुलं नाही आहेजे आहेत आवरा लागल्यात.
द वळ लावलेल पोर शाळेची तयारीला आमची पण आत्ताच घालवलू जास्
हा कुठली आवरत नाहीत लवकर अजून बारकी आहेत. तु मी तुम्ही करत बसत्या का
बरोबर आहे की
हम्म हम् ते काय तर कधी टाक्स कधी आलता ओ मी तुम्हाला कॉल केलता तो
म लक्षात नाही ओ
तरी चार पाच दिवस झाले असतील. असतील.
होय किती दिवसाचा वेळ दिलेला आहे काय त्याला
वेल त याला नाही खरं सहा ते सात दिवस कंप्लीट असते तो तून पुढं लागित नाही.
असं असते वय
हम
हा मग तेवढ झाल असतील.
पाच तुमचा कधी आलाय हा
ते पण लक्षात नाही माझ्या जु दुसऱ्या टेन्शन मध्ये त्यामुळे काय लक्षात ये नाव
ह दोन्ही एकदाम आलले नवते ना
नाही नाही मागं पुढंच काहीत आलेलं
हा हा मग हे आमच्या मम्मीचा माज संगच आलेला ओ तोच मला आत्ता अ झाल्यात नुसत तर तेवढा कमप्लीट करायलां आहे ह हम्
पा सात आठ झाले त्या त्यातले दोन तीन मेसवरच पडल्यात.
पडल्यात व हम हम
तुमच्या त्या ताई फोन नाही उचलत जाऊ बाई मोठ्या त्या
हेन कस गो कझ जरा काम असतय ओ एल लोड
एकदा
तिथंच पडलंय तस ते नाय केलेला नाही कम्प्लीट तिं निम्माच मीच कम्प्लीट केलाय तिंजा कोणा कोणाला फोन करून.
होय काय
हा तिचं लिकांन ते असतय.
म्हणजे मी केलेलं त्यांना कॉल एकदा
हम्
ते उचललंच नाही एकदा नाही दोन तीन वेळा काय तर केलेला उचललं नाही ना
हम्म तसच असते ते ढोरांच्याकडे दूध बीध काढायला ते असतय ना तेन दूध तेन काढून आली की मग ते हे भरत बसत्या या माहिती भरत बसत्या त्यात ना आणि घरातला आणि आवरायचं
मी कसले य तेे
हे जनावरांची माहिती बरा लगत्या
रोज असतय
होय रोज भरायला एकशे दहा जानवर एकशे दहा जण म्हण ते गोकुळ काम आहे होती सर्व सा
बर म्हणजे कस आहे ते जरा जरा सांगा
हे ज म्हणजे कणी असं जनावरांची अ माप माप वजन ते काय खातात त्यांना किती घालतात. ते गाव आहे काय नाही असं सगळं ते निभायला लागतात त्या प्रत्येकाच्या घरात जावून होय नाही म्हणजे एकशे दहा जनावरांची माहिती घ्यायला लागते महिन्यात
होय
हम्म त्याला लई लिखाण लय असतय ऑनलाईन काय काय भराय लागतय
बरं
हम्म एक रजिस्टर कच्ची वैर पर सी एमटी करायची म्हणजे ती अ ते हे ज काय झाले म्हणजे त्यांना एक जनावरांना रोग आजार होतय ना मग ते दूध व्यवस्थित आहे का नाही ते तपासायला लागतंय. नाही ते औषध देतात ते त्या दुधात घातलं कि ते नास्त. ल की मग मात्र होते असं समजतात ना तेथ बसायला लागतंय. हम्म
ह हा हा हां
अस तरी काम का असतंय भरपूर होय. हम्म त्यामुळे तिला हे करायला येत नाही अहो तिचं मग लई बरेच तिचं राहिलेत अजून अहो
ह हां हां
हम्म तिला मगाशी मी तेच म्हणत होतो तेवढं हे केली असतेच माझ बर झालं असत. काय काय कर कुणीकडे काय काय करल.
होच की
असं होते म्हणून सांगलं ते पण तिला कधी नाही माझ्याकडेच फोन लावली त लावते. हम्म
मला का माहित नव्हतं ओ त्यांचं म्हणजे एवढं का बिझी असतात ते
हम्म हम्म हम्म हम्म
एकदम रिप्लाय तर एकदम मेसेजला रिप्य तेवढा केले होते की तुम्ही दवाख्यात गेलाय काय असं काय तर गेल्या होत्या तेवढाच परत काय
ते त्या दिवशी मी बाहेर गेलते ना जेवण करायला.
हा
हम्म
आणि सगळे सासूबाई पण गेलेत.
नाही सासूबाई आहेत. सासरे दिन शेताकडे गेल्यात. आणि हाय घरातल आवराय चालूये भाजी पण टाकायला सासूबाई
हा हा
हा घरा बाहेर जावा ना
बर
हम्म
ठीक ठीक आहे.
पोर आहेत आवरायला लागल्यात.
बर
ज्या ह्याची तयारी चालू ये सगळाची डब्ब्याला का नाही आज डब्बा नाही नेत जेवून जाते ते कस शाळेत जेवण भेटतय आणि नसेल तर दुपारचे येतात घरी जवळ आहे ना चार कोस
ते बरं पडते जरा जवळ असले म्हणजे पावस पावसाळ्यात
हा बोला का काय झालं पोर रडायली.
हॅलो
हा बोला की
शाळा घराजवळ शाळा असते तर बर पडतेय म्हणत होते.
घराजवळ आहेव शाळा कुठे गेलं बघ पळत. ये ये इकडं इकड. इकडं ये इकडं ये
दमवाय लागल्यात मुल बाळ त
मारा रडगलाय आता
हा
देवराज आता शांत बस भांडण बंद कर बास कर बघा की आता. हॅलो
हा बोला की.
हा बोला की पोरांची भांडण चालू हाय ओ
हा ते चालूच असतय आमच्यातलं आत्ता मिटवूनच घालवून दिलोय.
हाम बघा आता त्यात
ते सगळ्यांच्यात असतय तसं. मी जरा दोडक्याची भाजी केलो आणि चपात्या केलो पोरासनी जरा जेवलीत आणि डब्ब घेऊन गेलीत. हॅलो
अ
आमची पण आत्ताच गेलीत ओ शाळेला.
गेलीत होय हा हा. कपडे घाल कपडे घाल आणि जा
काय नाय.
हम आमच्यांची इथ हाय जवळ.
हा
आवरून जायची हायत इकडं आण त्याची कपडे आण घालतो देवराजला कुठली कपडे घालायचेत. त्याला वर शर्ट घाल कुटला तर आणि ते खाली बरमोडा घालून जाणार आहे तो. आगाव पना करायचा नाही गप कुत्र्यागत खायाच
देवराज इकडं ये कपडे घालतो शर्ट घालतो इकडं ये. पिवळा घालू
चार आहेत चार मुलं आहेत काय ऐकून.
यो घाल चांगला दिसतोय. कुठला घालतोस बघ
हॅलो
हा बोला की एक नाही दोन हायत. दोन आहेत खरं दोनींच दंगा लय हाय होय.
मला काय वाटलं तुमच्या बहिणींची दोन आणि तुमची दोन अस हायत.
नाही बहिणीची दोन हायत मला नाहीत ना.
नाहीत व्हय.
नाय अजून हम्म हम्. ह
कितीवीला आहेत ती मुल
आता पाहिलि दुसरीला लहान आहे अ हम आत्ता एकट पहिलीला गेलाय एकट दुसरीला गेलाय
हा हा म लईच लहान आहेत ओ सात आठ वर्षाची
होय तो ह्याला अजून सहाव चालू हाय सातवं लागतंय पुढल्या महिन्यात आणि तो त्याला सातव चालू हाय आठवा लागतय लागलं परवा मे महिन्यात
हा एक वर्षाच अंतर हाय वाटतं
हा दोघात एक वर्षाच अंतर हाय होय विचारसरणीच झाले नाही दोघांनी
हा ते एकाच वयाच्या त्यामुळे जरा अंतर असलं म्हणजे कसं जरा समजूतर बस्त थोरलं लहानग असं
हा असं असतंय नाही ते दोघांचं वय तेवढं हिडेतील लो हे डोक्याला अरे हे दार क हम्म बोर्डिंग बघायची आता पेला ल्या त काय काय बघ हे पलीकडे थांबल्यात त्यांनी धर तुला आलू घदर
वर वर जा कुठाी काय म्हणाझ युटूब च आहे वैरुलय छान आहे हॅलो हम् हम् मग तुमची गेली ोड शाळेला सकाळपर्यंत पोर शाळेला जाउस्तोर जरा हा त्यासाठी आमचं उठल्यापासून कळत काढायचं हे त्याचं बळतय ते त्याचं हे कर
हा आमच्यात तसं झालेलं आज आंघोळच्या पाण्यापासून सुरुवात झालेली तो करणार क मी करणार त्यांच त्यांच्या गोळातच माझं काम आववरज राहून गेलं नाहीतर मग आज मी पटापट आवरून मी हेच काम करत बसणार होते
कि माणा नाही वावाला नाही ग बसत नाही एकटं पण मागा अशी घेत नाही ते वस समोर असल्यामुळे माझं खरं तं खर श होतय
हा
हम्म
च म
हम्म
चता ना
काय
न ह
हॅलो हा आता तुम्ही करून बघताय का
हा एक दोन मिनटात करतो त एक दोनच मिनट ह हा